हॅलो.
हॅलो, हा आवाज येतोय ना?
हा येतोय. ते इकून कॉल केल्यावर कॉलच होत नाही.
हा माझा पण एक वेस्ट गेला. म्हणजे तुम्हाला करत होते. तेव्हा काय माहिती तुम्ही उचलला नाही, की लागत नव्हता. नेटवर्क इश्यू असेल काय?
नाही लागतच लागतच नव्हता. हो हो. मी पण लावला ना तुमच्या त्या नंबर वर, तर लागलाच नाही.
हम्म, हो का? हम्म. मग जावू दे.
अ ते व्हट, अ जो व्हॉटसअप नंबर आहे, तो तुमचा आहे का?
हा हा हा हो, माझाच आहे.
व्हॉट्सअपचा. आणि दोन नंबर तुम्ही मला टाकला तो कार्यासाठी
हा, हो हम्म.
कॉल होत नव्हता म्हणून, काहीच नाही आता सध्याला तर पाऊस चालूं आहे.
हो हो हो हो. हो का? बाकी संडेच प्लॅनिंग तुमचं काय आहे असं काहीतरी वेगळं असतो का? तुम्हाला असं म्हणजे कुठेतरी बाहेर जायचं असेल असं.
अं नाही सध्या तरी नाही. आ सध्या शेतीची कामं चालू आहे ना.
हो हो हो, हम्म हम्म हम्म.
बाहेर जायचं नाहीय सध्या गं.
हा हा हा.
अ घराचं पण काम चालूं आहे आमच्या.
हो का? हम्म हम्म हम्म हम्म.
इकडं गावाकडंच.
हो का? हम्म हम्म, मग बरं आहे ना. मग तुम्ही शेतीत मध्ये काय काय केलंय तुम्ही?
अ कशामध्ये ते?
शेती शेतीच तुमही हे काय काय हे केलंय म्हणजे तांदूळ वगैरा?
अ नाही आमच्याकडे कापूस अ कापूस टमाटा अद्रक, मक्का हे पिकं घेत आमच्याकडं.
हो का? हा, मग तुमच्याकडे वेगळं आहे म्हणजे हम्..
हा ते तांदूळ ते नाही घेत आमच्याकडं हा हा..
ये आपले इथे आहे ना आपले काय बोलता सोलापूर वगैरा कोल्हापूर व - वैगरा या आपले पुणा साईडला तिथे जास्त तांदूळ वगैरे हे अस आपल्या ठी करायची ना?
हा हा तिथं तांदूळची शेती असते, इकडं आमच्या हीकड हे मका, कापूस, टमाटा हे जास्त चालतं.
हो का? हम्! मग तर बरं आहे हा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय जास्त हे करावा लागत नाही. हे ना. कापूसमध्ये तर काय कापूस तर म्हणजे हे आपल्याला एक दोनदा पाऊस पडला तरी खूप आहे आपल्याला. हे ना आणि टमॅटो वगैरे पण टमॅटोना काय जास्त पाणी नको आहे, म्हणजे एकदा आपण केलं ना की बस हे होऊन जाते खूप होऊन जातय हम्म. आणि त्याच्यात आपल्याला खूप
हो हो टमाट्याला ठिबक सिंचन केलेलं असतं पाणी त जास्त की भरण्याची हि राहत नाही.
हो हो हो बरा हम्.
आणि मक्यात पण काय जे हा त्याच्यामध्ये पाणी पाहिजे पण त्याच्यावर. काय सुरुवाती त्याला थोडा हे कराव लागतो. मण त्याच्यानंतर त्याला काय हे करायला नकोय.
हा हो हो.
हम. मग तुमच्याकडे कोणता असतात ते मक्का म्हणजे अमेरिकन असतात क ते आपले गावातले. ते छोटे छोटे दाणे वगैरे असतात ना.
हा ते छोटे छोटे दाणे राहतात तेच असते इकड गावा
हम् हो ना हम् पण आजकाल. आजकाल ना म्हणजे सिटीमध्ये जास्त अमेरिका बुट्ट्या वगैरे विकतात ना. ते काय गोड असतात ते खायला पण ते छान वाटतं.
हा ते मधुमक्का म्हणतात त्याला.
हा बरोबर हम्म. छान आहे तुम्हाला म्हणजे तुम हा तुमच्या घरातल्या साठी तुम्ही करू शकता काय तुम्ही बाहेर पण विकतात की
हा बाहेर मार्केटमध्ये.
हो ना हम्म ह. हा कारण ते तुम्ही मेहनत पण करताय ना तेवढं तुम्हाला बघा हे करावा लागतो जॉब बस ये रात्री वैगेरा सकाळी हे की नाही तुम्हाला जावंच लागतं आपल्या शेतीमध्ये.
हा शेतीमध्ये जावंच लागतं.
आमची पण हाय तस आमच्या गावात तिथे राजस्थानला पण आमचे काय ते एवढं काय नाहीये ज जास्त म्हणजे काय तरी आपल हे असेल ना काय बोलतय मका वगैरे असायच आणि आपले वांगे वगैरे असतात ना म्हणजे भिंडी आहे, आपले तोरमी आहे, लोकी आहे- ते आपले म्हणजे हे हा हा, तुर असते, मूंग असते, असं आहे हम् पण, आम्ही काय त्याच्यामध्ये जास्त मेहनत लागते ना हा करा काळजी कराव लागते ते ना त्याच्यामध्ये म्हणून ते आम्ही जास्त करत नव्हत. हमम हम्म मग काल नाही करतात ना, माझे सासूसासरे तर आहे तस हम् ते करतात असं हम् ते आमच इकड
अ तुम्ही एकटेच आहे का, के जाऊ बाई ते पण हे?
नाही मी आता बक्त म्हणजे मी मोठ मोठी आहे ना, म्हणून मी एकटिच आहे अजून, बाकी दोन आहे अजून माझे त्यांचे भाऊ पण ते अजून लग्न लग्न वगैरे झालं नाही, ह्म्म म्हणून,,
आणि ते राहण्यासाठी कोणीकडे आहेत अ, रहायला कुठे आहे मग ते गावाकडेच आहे का?
हा ते तर गावातच राहतात आम्ही इथे मुंबईला राहतो हम्म ते गावीच राहतात, हा आम्ही कधीतरी अस म्हणजे भेटायला जायचं, आणि, थोड तरी आपले शेतीचे काम वगैरे आले हा
हा हा आमही तिग मिळाट करर्पडो करबली हा हा जेवण झालं
नाही, नाही, आता म्हणजे बनून झालंय फक्त आता काही हे दो दोन काही आंघोळ बिंगोळ करताय मग थोडासा काय टाइमपास ना काय थोडासा टाइम पास करावा लागतो म्ह हम् म्हणून तोपर्यंत मी बोलली की एक कॉल करुन घेऊ
हा हा
हम् तेच त ना हा बाकी च काय आमच्या सिटीमध्ये हा असं काय नाहीये, हम् म्हणजे असतय कधीतरी पण काय पाऊस पण खूप पडतोय ना पावसात कुठे जायचं का, हम तबेत वगैरे पण बर होऊन नाही जात ना खोकला सर्दी वगैरे चालून जाते थोडासा पाऊस पडला आपल्या डोक्यात तर आपल्याला ही त्रास होतो
हा तेच पावसात कुठ जाणं पण योग्य नाही ना बाहेर पण
हा तेच आपल्यालाच नुकसान आहे ना, मग काय ते म्हणजे आपलं हॉस्पिटल वगैरे जायचं. पण मला तर अजिबात आवडत नाही हॉस्पिटलमध्ये जायला. हम्म हं हं
आणि पूर्ण हे होऊन जात तब्येत खराब झाली कि मग
हा तेचतना हम् मग तुमचे एक कोण कोण आहे बाकी तुम्ही
अ मा मुलगा मुलगी मिस्टर सासरे आणि सासूबाई सहा जण आहे आम्ही फॅमिली
हो का हम् म्हणजे तुमचे मिस्टर एक एकटेच आहे की अजून कोण हाय?
नाही नाही एकटेच एकटेच आहे त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांना आणि ते एकटेच हेत.
हो त्याचं लग्न झालंय कि नाय हो का ह्म्म ह्म्म हा म बरं हाय हम्म हा
आणि गावाकडे कसं असतं समजा असं सगळं असं शेजारी त्या राहतात असं काही कार्यक्रम ते समजा काल एकादशी होती तर म्हणजे गावाकडं कार्यक्रम होते छोटे मोठे
हो हा आपल्या असतात हां हम् देवांचे असतात पहिल्या छोट्या छोट्या कार्यक्रम पहिला असायचे हम्म तेच आहे ना- हम् आमच्या इथे पण असते खूप छान प्रोग्राम वगैरे असते. रंग वगैरे करतात ते म्हणजे लोक एकटे होतात आणि पाार्टी वगैरे काढतात मग तो आपल्याला किती बरं वाटते ना
हा तेच नाव आहे असे अजून मधून असे कार्यक्रम झाले पाहिजेत.
हा तेचतना हम हम्म आणि आपल्याला काय आपल्या संस्कृतीती तेच आहे आपल्या देवाचं पहिला आपण क केलं ना की आपलं देव पहिला आपल्याला बरं करेल ऐक ना हा आणि ते असं आपण बघायला गेले तर बारदेशमध्ये अमेरिका यू एस वगैरे तर तिथे काय ते म्हणजे आपलं देवांचं एवढं काय महत्त्व नाही त्यांचं हे ना हा कोण कोण असतात ते करतात हा
हं आणि वर्षभरातून कुठंतरी असं तिर्थाच्या ठिकाणी म्हणजे असं देवस्थ जिथं असं भारी असतं तिथं समजा जातोच आम्ही वर्षातून एकदा
हा
जसं आपलं उज्जैन उज्जैन माझ्या घरचे गेलं ते आता माझे मिस्टर
हा हा हा हा हा हो काय बरं आहे झालाच पाहिजे आपल्याला म्हणजे आपलं काहीतरी नवीन बघायला भेटतो काहीतरी शिकवायला भेटतो हे की नाही
हो अन अन देवाची पण सेवा झालीच पाहिजे आपल्या पण हातून समजा आयुष्यात देवाचा पण एक भाग आहेच ना आपल्या आयुष्यात
ह हा देवानीच आपल्याला सगळे य करतात आपली प्रगती वगैर हे ना तर आपण पण आपल म्हणजे त्यांच्या हातातच आपण पण हे की ना खरं सांगतो आपण हा तेच तर आहे ना
हा देवासाठी पण वेळ दिला गेला पाहिजे हो
हो हो हो हम्म मग तुम्ही थोडा ये फ्री आहे आता की थोडा वेळाने आणि असणार मी थोडा म्हणजे जेवण वगैरे हे करते काय ना मग नंतर मी कॉल करू? हा हा ह ह तोपर्यंत तुमचं पण काय काम असेल तर तुम्ही हो हो ह ठीक आहे चालेल.
हो
ह ह